हॅलो
हा बोलकी
हा काय करायस
का नाही बसले
हम कध उठलीस
मी कितीिला सात ला उठलं त्याणारथ ना मग हा तू कितीिला उठल्यास
मी आज साडेसात वाजता उठले आज लेट झाला उटायला
हे प साात ला जागा मला पण उठून पर्यंत सवासात ते वाजली
हा काय केलेस ना उठून
मग काय उठून फ्रेश बाथरूम लान जाऊन त्यानंतर सगळं आवरून फ्रेशन होऊन छान असतातात केलं ती भांडीत घासायची ते सगळी घरातली कामं तेथ सगळं केलं फरशी त्यांनी पसायची होती ते केली मग त्यानंतर जरा मम्मीचा आज उपवास होता ग मग तिला शाभूतेन करून द्यायचं होतं
हा हा
मग तेथ सगळं आता सगळं आवरून बसलेय
स्वयंपाक कोण बनवते मग रोज घरी
् असल मम्मी बाजार असते ना आमचा मग च मम्मी जर बाजारला गेली असली तर काय मम्मीच बनवत मग च ती घरात असेल तर मग ती बनवते मग तिला काहीतरी मदत करायचं कायत नि उडायचं नाहीतर चिरून ते द्यायचं असतंय
हा माझं पण तेच आहे उठायचं आवरायचं आंघोळ वगैरे माझी पण मम्मी कामालच ते ना नऊ वाजता मग मला पण तिला थोडी मदत करायला लागतील कामात
हम्म
हम् मग तिचं नऊ वाजता ते तिचा आपण आज उपवास शुक्रवार करते ती पण मग मी पण तिला खिचडी करून देईली मावरून वगैरे बसले होते मी पण आता सगळी कामं
हम्म हम्म
आणि बाकी मग घरी कोण कोण असते तुमच्या
घरी माझ्या तरी बघ मम्मी पप्पा माझा भाऊ एक आहे त्याच डिप्लोमा चालू आहे तो एक असतो परत आज आजी या अस आम्ही एकत्र राहतो आणि काका ते ना आहेत ते सपरेट राहतात
हां म्हणजे डिवायडेड फॅमिली
हा डीवायडेड
ह हा माझी पण तशीच आहे सोड माझ्या फॅमिलीत पण मी माझी मम्मी पप्पा आणि भाऊ असतो आणि पलीकडे पण मग काका काकू त्यांची दोन मुलं आणि आजी त्यांच्या जवळ असते
हा हा आमच्यात काय आ आम चकड असत सोड मग एक काकाची एक मुलगी होती तिचं लग्न झालंय आता
हा हा हा
तिचं पण एक लग्न होऊन, दोन वर्ष होत आले आता.
हम्म! संध्याकाळचं काय प्लॅनिंग तुझं आज?
आज काय काय, स्वयंपाक करायचं? टी व्ही ब बघायचं, मोबाईल बघत बसायचं हेच कि, आता. कॉलेज चालू, नाहीय ना?
हो कॉलेज बंद असल्यामुळे सगळ्यांच
तेच की डेली रुटीन तेच की, काय स्वयंपाक खायचं . प्यायचं झोपायच.
वगैरे काय बघतेस, की नाही मग?
जॉबच आता आता ट्राय करू शकत, ना ही ग कारण का का आता जर मत या मह मग जायचं कोड पडतयं ना कॉलेजला प्रेझेंट कंपल्सरी ये.
हो हो म्हणजे, अजून एक वर्ष कॉलेज.
हा होय. एक वर्ष कॉलेज आहे. मग बघायचं पेपर तेन जवळी, आले की त्या टायमिंगला सगळीकडे अप्लाय करून ठेवा
होय.
त्यांचं मग इंटरव्ह्यूच कॉलेवज पर्यंत पेपर पण होत, येतात.
होय. हो बरोबर माझं पण तेच म्हणजे, सेमच आहे. सर्व दोघींच माझं पण अजून एक वर्ष आहे. कॉलेज चं. पण मी आतापासूनच अप्लाय करायचं, म्हणते कॉलेज आमच्या इथं, काही एवढं कंपलसरी नसतंय. फक्त त्यांचे एक्झाम्स इंटरनल होय, असते ना प्रोजेक्ट पण.
मग तुमचं कसलं प्रोजेक्ट असतयं?
आमचा रिसर्च प्रोजेक्ट असतोय, सेकंड सिम ला आणि ते मॉडेल पण एक तयार करायचं असतयं. तेच मी आत्ता तेच बघत बसलो होते. सिलेबस सगळा काय काय आहे? काय काय करायला, लागेल असं?
हम्म हम्म! आमच्या पण आमच्या प्रोजेक्ट मला पण, तेच सब्जेक्ट काय घ्यायचं, कळत नाही आहे?
होय, ते ग्रुपमध्ये करायचं असतयं, त्यामुळे सगळ्यांचं थोडं मत वगैरे घेऊन बघायचं. प्रत्येकाला एक
होय होय, इंडिव्हज्युअल म्हणजे, बीएस होत त्या वेळेला, पेअर मध्ये होतं, पण एम एसी ला इंडिव्हिज्युअल करायचंच, असत तुमचं प्रृहि असते ना मॉडेल असतो. मग तुम्हाला त्यातचं घ्यायला लागते. ग्रुप मध्ये
आयटी मध्ये असल्यामुळे, कोणत तरी वेबसाईट किंवा ऍप डिझाईन करायला लागतं.
हा तेच, की तुमच हे असल्यामुळे तसं चालतं, आमचं कस काय तरी सेपरेट करायचं कशातून काय? तर रिझल्ट तयार करायचा, असं ते असतं ना. मग ती इंडिव्हज्युअल होत, शकते.
होय! बरोबर आहे. की आमचं म्हणजे, थोडस आमच डिटेल मध्ये असतो. त्यामुळ आणि प्रत्येका म्हणजे इतकी काम असतात. कि ते चार जणांचा ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये ते करायला लागतं, सगळं एकानं टायपिंग करायचं एकानें रिपोर्ट तयार करायचा, असं वगैरे सगळ्यांना कामं वाटून देऊन आम्ही करतो. तो प्रोजेक्ट.
ह हा
हम्म! बाकी घरी तुमची शेती वगैरे, आहे का नाही मग?
होय आहे की शेती काकाच्या दणी आमच्या मध दीड एकरे.
हा हा म शेती हा. शेतीची पण कामं असत अस
होय असतात कि आता परवाच गेला रविवारीच भाजी घालायचं होत मेथीची भाजी घातली ग शेतात.
हा हा.
मग ते बी घालायला ते गेलतो सगळे घरातले.
तू पण जातेस.
होय सुट्टी असल्यावर आणि घरात काही काम नसले त जातो.
हो तेवढंच जरा छान वाटत असेल.
म्हणजे संध्याकाळी गेलतो ना तेच की संध्याकाळी गेलतो स्व चार पाच वाजता मग त्यावेळी काही घरात कामच नसतात. सकाळी असलं तर मग काय मम्मी, भाऊ, पप्पा जातात सोड. मम्मी घरातली काम आवरत बसते.
हम्म जनावर काय येस.
नाय ती जनावर त्यां काही नाहीच आमच्या घरात. ते कुणाला आवडत नाही. हा शेती तेवढंच. आमचं बाजार असते ना, म त्यामुळ दुसरं काय करायला वेळच मिळत नाय.
म तुम्ही तुमच्या शेतातला आलेलं पीकच बाजारात नेताय की काय अस.
म्हणजे आम्ही शेतात कस असं जास्त माळवं करत नाहीत. फक्त पालेभाजी एवढेच असतय किवा जास्त असं काय नसतय. आणि बाकी मग काय ऊस असतोय. मग बाकीच मग मार्केट मधूनच घेऊन घेततात.
ऊस मग किती महिने ऊस वगैरे लावताय काय.
ते कि ते ते पीरेड असतात कि ते तर एवढं मला काय माहित नाही बहूतेक वर्षा वर्षाच पिरियड असते वाडत.
हा हा हा.
म्हणजे आमच्या एका वेळेला कस तीन असं डिवाइड केल्यात ग शेतात. मग एक आता एक इकडं ऊस लावलं की इकडच्या बाजूला तोपर्यंत दुसरं कुठलं तरी एक पीक काढतंय. म तो तिकडचा ऊस जरा मोठा होतय ना म ते मोठ झालं मग त्याच्याकडे लक्ष जरा कमी दिलं त चालत म हिगड आणि दुसरंलावण करायचे.
हा म्हणजे साईड बाय
हा हा मजे तर रिकाम राहणार रिकाम शेत असते ना, तिथं मग आम्ही शेंगा करतो.
भोईमुगाच्या शेंगा काय?
हा भुईमूगाच्या शेंगा.
त्याच आत्ताच सीझन असत वाटते.
हो आत्ताचच तू आता घालायला पाहिजे खरं काय? पाऊसच पडना झालाय की.
होय पाऊस पाहाजे त्याला पावसावरच
होय नाही तर तेच कि कीड लाग तय नाहीतर मग ते शेंगा जे घातलेला असते ना, त्याला मुंग्या ते खऊन जातात सगळ्या.
हो म्हणजे मला पण का आमची काही शेती नाहीय सोड. मला माहिती म्हणजे माझी आजी माजी आजी जायची ना शेंगा तोड्याला बोलवायची म्हणजे ज्यांची शेती असतेनी मोठ्या प्रमाणात जे भुई मुगाच्या शेंगा लावतात ते बोलवायचे ना माझ्या आजीला वगैरे की ते बोलवतात ना शेंगा वगिर मग ती पिरेड मध्येच अशी जायची म्हणजे दसरा गणपती आणि दसऱ्याच्या मध्येच असा तो पिरेयड असायचा त्यामुळ मला माहिती कि ते ह्या पिरियड मध्ये करतात शेंगा वैगरे ते म्हणून तुला म्हटलं
हम्म तेच आता घालावं लागतय खरं पाऊसच जरा पण नाही आहे ना
होय पाऊस का अजून पडलाच नाही माझी मम्मी वगैरे पण जात ते सोड मम्मी जाते आजी जाते आमचं वर्षभराच्या शेंगा असं बाहेर म्हणजे ज शेत आहे त्यांच्यात जाऊनच आम्ही हा ते वाटणी करतात त्यातच आमचं वर्षभराच्या शेंगा त्या निघून जातं
हा हा
तुम्ही
नाही आम्ही कुणाला बोलवत नाही म्हणजे आम त्यात कसं भरपूर जण आहेत ना करणारे
हा म्हणजे घरी फॅमिली मेंबर्स जास्त
हा त्यामुळे आम्ही कुणाला बोलवत नाही
ह आणि म्हणजे ज म्हणजे असं मोठा प्रमाणात असलं तर लागत असेल तुम्ही मग घरातच इतके माणसांनी म्हणजे शेत पण थोडं कमी आहे म्हणतेस म्हणल्यानंतर होत असेल किती एकर म्हणजे किती एरीयात घालताय तुम्ही शेंगा त्या
आमच्या तरी पण असं एवढं काय मला माहित नाही सोडास कितीतरी गुंट्या असतात
हा गोंटे वाईज असते बरोबर आहे
हा मला इत का काय माहत नाही सोडते किती असतय पण तरी पण आमचं प्रत्येक वर्षी एक दहा बारा पोती तरी निघतात
मग तुम्ही विकताय काय ते फक्त
हा नाही नाही थोडं विकतंय की म्हणजे जास्त जास्तीत जास्त विकते थोडं घरात मग किती दोन तीन चार पोती थोड ठेवून घेते
हा हा दरवर्षी करताय काय असं फक्त म्हणजे एक वर्ष
नाही नाही दरवर्षी करते म्हणजे आमच्या घर तर तसं ते हा शेंगा खून सगळ्यांना सवय झाली ना मग बाहेरच विकतच आम्हाला कुणाला परवडतच नाही
हो घरची शेती असल्यानंतर मग कशाला बाहेर
तेच की आणि ते बाहेरच आमच्यात कुणाला शेंगातून चवच लागत नाहीत
हम्म बरोबर आमचं पण म्हणजे तस झालं आता जसं आम्ही जम हे म्हणजे लहान जस कळायला लागले आम्हाला तं आ पण आजी वगैरे शेतातच जाते शेंगा तोडायला त्यामु आमचं पण म्हणजे शेतीतून मिळालेलेच असत बाहेरून आणतो शक्यत म्हणजे जर ज्या वर्षी पुरले नाही किंवा जास्त लोकांनी बोलवलं नाही मग त्या वर्ष जर कमी पडला तर मग थोडंफार आणायला लागतं विकत पण ते स्वतःच म्हणजे जे फुकट मिळालेलं असत सध फुकटच असत आणि
ते आपल्यालाच कळते किती जपून वापरायचं आणि किती हे करायचं
होयच नाही आणि कसं थोडं जरा म्हणजे आमची फॅमिली ही आहे ना माळकरी फॅमिली व वगैरे असल्यामुळं थोडं उपवास वगैरे असतात त्यामुळ ते खिचडीमध्ये वगैरे जाते
हम्म हम्म मग तुमच्यात पंढरपूरला जात असतील की
होय जातात की पंढरपूरला पण आता आषाढी एखकादशी पण आली आहे
होय आले आता
त्याचा पण उपवास असतात मग ते सगळ्यांचेच उपवास असते घरी
हा हा
तुमच्यात करत
होय आमच्यात पण असतोय माझा पण असतो एकादशी आषाढी
हा ठान का आहे
काय नाही चालते करते तुला अनेकदा करते कॉल
हा ठीक आहे ठीक आहे
ठेव का
हा हा आइदज्ञभ